हा आवाज येते का? हा हा हा काय चाललंय झोपायची तयारी झाली का नाही?
घाली तेच सर्दी झालेली.
हा हो.
सर्दी मग मी म्हटलं तर ते म उडदाचं पिठाचं माडगं आहे ना ते पिलं की सर्दी जाते गं खूपच पोष्ट
होय कसं करायचं ते.
उडदाचं पीठ कर असतंय ना उडदाचं पीठ ते घ्यायच थोडसा भाजायचं असं आपण थोडसा तूप घालून हा कि थोडसच घालायच.
म ते उडीद भाजून घ्यायचे का पहिले?
भाजून घेतले तरी चालतय मिक्सरला लावलं तरी चालतय तसं भाजून. हम्म आणि पीठ भजलं तरी चालतंय आणि मग त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं.
आणि म ते कसं आप ऊनामध्ये टाकायचं का?
हम्म. अम्म तेच्यामध्ये गरम पाणी घालून असं हाटलं तरी चालतय किंवा मग आप पण काय करायचं आदन ठेवायचा अगोदर आणि त्याच्या आपण बिनतेलचं करायचस तेल ना तर ते पीठ भाजलेले असतं की नाही आपण तयार केलेला त्यात तनात हाटायचं असं आपण पिटलं हटायचं असं थोडं पातळ करायचं एकदम. आणि त्याच्यामध्ये एक तांदूळ घालायचे शिजायसाठी. तांदुळ हा मंग
म त्याना काय होतेय?
खाली भात त्या पातळ एकदम पातळ मिश्रण असतय हे खाली भात शिज तोय आणि त्याचा पेजेसारखं तयार होते असं थलथलीत मंग ते दोन्ही मिळूनच मिश्रण असतय ना. ते प्यायला खूपच पौष्टिक असते आणि सर्दी जाते त्याने.
होय आणि मग
हा मग त्याज्यात मीठ आणि वर हिंग प जरा हिंगाची पूड घालायची खूप मस्त लागते आणि जर आप पल्याला मिठाचा आवडत नसेल ना मध्ये मीठ तर घालतोच थोडसा पण गुळ घालायचं त्याच्यामध्ये. हम्म गुळाचं गोड गोड मडगं पण अं
पातळ कसं ठेवायचं म्हणजे आपलं सुप
पातळ आपण पेज पितो की नाही पेज
हा हा भाताची पेरणं . हम्म तेव्हा म्हणजे पौष्टिक पण होतंय ना ते
हो तु थंडीमध्ये काय काय उपाय करतेस मग अजून सुंठ वगैरे चहात
हा चहा मध्ये आलं घालतेत.
हम्म सुंठ
तुळशीची पानं किंवा गवती गवती चहा मला गवतीच्या चा चहा आवडतो.
हा मला तुळशीच्या पानांचा आवडतोय स्वाद खूप मस्त लागतो त्याचा.
होय
काही काही जणांना ते तुळशीच्या पानाचा वास आवडत नाही स्वाद त्याचा मला तर खूप आवडतो त्यानी सगळं म्हणजे आपल्या शरीरातले जतू संसर्ग दूर होतो ना तुळशीने
हो बरोबर हो हम्म गवतीचहाने पण तसं हम्म गवती चहाना पण तसंच होत की आरोग्यदायच आहे की गवती चहा सुद्धा
करायचं त्याचा काढा
काढा कोणाला पिलायला जाते का नाही पिला जात.
हो पिलं जातय त्याच्यामध्ये
हा म्हणजे कोरोना काळात ते अगदी करून प्यायचे आहे ना.
हा मग ते गुळ घालायचं त्याच्यामध्ये म्हणजे गोड करायचा काढा जर असा गुळ पण पौष्टिकच असतो. ऊन पावसाळ्यात वगैरे असं मग ते पिलांना गुळा गोड गोड मुल लहान मुलं पितात गुळ घातल्यावर
हम्म हम्म हम्म आणि पावसाळ्यामध्ये आता सूप जे असतात की नाही सूप पितोय आपण ते वेगवेगळ्या प्रकारचे करू शकतोय.
हा
टोमॅटो सुप आहे मी शेवग्याच्या शेंग्याचं करते बघ भोपळायचं पण दुधी भोपळायचं छान लागतं हो
तिखत असेल तिख
शेंगा पूर्ण कुकरला शिजतच घालायच्या डब्यामध्ये तुकडे करायचे शेंगांचे त्याच्यात मग कांदा टोमॅटो लसूण आलं कोथिंबीर घालायचं आणि कुकरला लावायचं आणि शिजून घ्यायचं आपल्या भाताबरोबर जरी लावलं ना म्हणजे वेगळा गॅस त्याला घालायची गरज नाही सगळं एकत्र शिजून निघते मग. एका कुकरमध्ये म्हणजे आपल्या इंधनाची पण बचत होती. होते ना कधी कधी म्हणजे जुन तर ती खाल्ली जात नाही ना मग त्याच आपण सूप पण करू शकतो ग असं.
हो बरोबर आहे हा शिजवून.
अ शिजलं की ते मिक्सर मधून काढायचं म्हणजे पूर्ण चोत्याचा आपल्याला अर्क मिळतं. आपण कसं शेंगा खातो आणि त्या याची साल टाकून देतो ना. काही काही अशी फळ आहेत की त्यांच्या सालीमध्ये जास्त विटॅमिन्स किंवा असं पोषक तत्व आहेत हा तू चाळणीनी गाळून घ्यायचं.
हम्म
आणि आपल्याकडे असे भरपूर फळ आहेत कि ज्याच्या सालीमध्ये पौष्टिकतेचं प्रमाण जास्त पण ते आपण साली खात नाही फिकून देतो हाय की नाही?
नाही मग तेच की शेवग्याची शेग सगळ्यात जास्त म्हणजे हे आपल्याला हेल्दी पौष्टिक आहे आणि म्हणून ते मोरिंगा पावडर वगैरे आता करतात ना हल्ली. ते विक हा विक त्यात पण ती मोरिंगा पावडर करून
आता भरपूर अशा पावडर यायल्यात कडीपत्त्याची पावडर शेवग्याच्या पानाची पावडर. आणखीन कांद्याची. पावडर टोमॅटोची पावडर म्हणजे सगळं ते खरं हे केलेलं असतं त्याच्यावर. प्रक्रिया केलेली असते रासायनिक.
हा पण आपल्याला रोज जर पौष्टिक खायचं असेल तर आपण शेप कडीपत्त्याची चटणी वगैरे करून ठेवू शकतो.
ताजं ताजच खाल्लेलं बरं ते पावडरी आणून खाण्यापेक्षा.
हा तेच की कडीपत्त्याची चटणी छान लागते बघ चवीला.
अन ते कढीपत्त्याची चटणी कशी करतात ग?
म्हणजे ओ ओल्या पानांची पण ओल्या पानांची पण आपण कढीपत्त्याची चटणी
अहो ओल्या पानांचीच की
नाही वाळवून पण करतात काय करायचं वाळवून करायला महितीय का? ते कडीपत्त्याचे पानं धुतले ना कपड्यावर असे पसरायचे असे सगळं पाणी मुरून घेते जर असं दाबून पाणी काढून घेतलं ना कढईत असे भाजायचे ते हळूहळू कुरकुरीत व्हायला लागतात.
मग कोरडेच भाजे भाजायचे का किती?
हा मग ती कोरड्याची पण कडीपत्त्याची चटणी केली ना की खूप दिवस टिकते ना.
ह हा नाही नाही जे आता कढईत पानं घालून भाजायची म्हणली ना तर ते कोरडेच भाज भाजायचे
हा आधी कोरडे भाजायचे. आणि नंतर थोडस हा थोडस पाणी त्याच आटत आलं ना वाफेनी सगळ निघून जाते मग जरास तेल घालून भाजायचे मग कुरकुरीत होत. मग ती टिकते जास्त दिवस चटणी.
पुढं काय करायचं मग?
आणि मग ते काढून त्याच्यामध्ये तिळ जरा भाजायचे जिरे.
हम् हम.
आणि लसूण हा लसूण पण जर असं घालून भाजला तरी आपण टिकवायसाठी भाजायचं. आणि मग ते मिक्सरला लावायचं लाल फुक्का घालायचा. तर आपल्याला लाल बुक्क्याच नको असेल तर मिरची हिरवी मिरची भाजून घातली. तरी चालते मिक्सरला लावून खूप छान लागते ती. आणि आपण कारल्याची पण हल्ली चटणी करतात सगळेजण. आपण ते कारलय की नाही? हो कारलं असं तळायचं ते
कधी खायची होती?
नाही कारल तळायचं आणि आपण चटणी नी बनवतो की नाही शेंगदाणे खोबरं वगैरे घालून त्याच्यात थोडी थोडच कारल्यायचे अंश टाकायचे त्यात पीस थोडे मिक्सर ला लावताना. मग ती पौष्टिक होते आणि मधुमेहासाठी चांगली आहे ना? ग ती.
ते नाही कारल्याची कशी करायची?
कारल्याची चटणी आपण अगोदर शेंगदाणे भाजायचे. खोबरं सुक भाजायचं आणि तेज्यामध्ये लसूण जिरे सगळं घ्यायचं आणि
नाही का करत - - ते
नाही - नाही मला गुळ गत जरा घालायचं त्याच्यात चटणी करताना.
होय.
ह मग मधुमेहासाठी ते पौष्टिक बनतेय ना? रोज खायची आज असं ही ज्यांना करला आवडतय त्यांना
धुवून घ्यायचंय ते कारल
कारलं खिसून भा -भाजलं तर लवकर भाजतय ना मग.
हा हा हां. म्हणजे मग मिक्सरला लावायची गरज नाही का रहात?
नाही नाही मिक्सरला लावायचं त्या सगळ्या शर अं आपण शेंगदाणे खोबरं वगैरे भाजतो ना त्याच्यात ते हा त्याच्यात ते सु टाकायचं आणि मिक्सर ला लावायचं. गुळ घालून जरासं. हा. कुरीत होतय ना ते भाजल्यावर.
हो का?
चटणीसाठी हा.
बर.
ति रोज तोंडी लावायला थोडी थोडी खायची मधुमेह हू म्हणजे साठी कुत किती उपयोगाची आहे ती.
हा हा म्हणजे मधुमेह रोखण्यासाठी होऊ नये म्हणून.
ह होऊ नये म्हणून आपण अगोदरच ती काळजी घेतली तर होत नाही मग.
आ आणि काय ते मेथ्या पण कोण ते भिजत घालून पित्यात होय नई? तेनी पण मग साखरेचं प्रमाण कमी येतय म्हणतेत.
त्री भिजव भिजत घालायची अनं सकाळी पण ते पाव चमचाच घालायची थोडी ती जास्त घातली की जळजळतय मग परत ते स पित्त होत - होतय ना ते न.
हम्म हम् हम कडू पडतंय तोंड आणि असं जात नस असल तर की नाही आपण काय करायचं गव्हाचं दळण करतो ना त्याच्यातच मेथ्या घालायचे जरा एक अ चार चमचे वगैरे जास्त प्रमाण जरी घातलं तर ते कडू लागत असेल हेने चपात्या.
हा आता समजा चार पाच किलोचं दळण द्यायचं ना तर आपण एक ओंजळीत थोडंसं
एवढं?
अर्धी ओंजळ. हा अर्धी ओंजळ टाकायची. किंवा मग पाववाटी टाकायची. नाही नाही लागत मी टाकते. खुशखुशीत होतात उलट चपात्या.
हा - हा मी म्हटलं कडू लागेल म्हणून - - चार चमचे म्हणत होते मी. होय बर - बर -बर.
परत वजन कमी करायसाठी कीनी रात्री दाल चिनी ची पावडर आणि जिरे भिजत घालायचे. आणि सकाळी ते पाणी प्याय
नुसतं पाणी म्हणजे सकाळी प्यायचं का ते पाणी
हा सकाळी त्याज सगळं अर्क उतरतोय ना पाण्यामध्ये
ते नी आणि काय म्हणलीस
जिरे
होय बाकी काय नाय घालायचं.
नाही नुसतं त्याचं पाणी प्यायचं आणि आपलं अं आपल्याला उष्ण ता कमी अ
घालते मग आताच लगेच वजन कमी
हा आणि उष्णता कमी व्हायची असेल ना करायची असेल तर धने रात्री भिजत घालायचे आणि सकाळी ते पाणी प्यायचं.
एवढा सोपा उपाय आय उष्णता कमी कराय
हूं हूं
हा माहितच नाय आपल्याला ते आयुर्वेदिकच हम्म हम्म चालतय मग आता
ह
सकाळी अजून उठायचं हो हो हो
हम्म
ते रात्रय म्हणून बरय बाई आपल्याला झोपायला तर मिळतंय.
हूं
नाही तर काम काय संपत नाहीत.
हम्म
चालतय मग ठीक हाय आपण उद्या बोलूया निवांत मग
हो चालेल चालेल किती वाजता येेतीस बोलायला ठीक आय.